हॅलो हॅलो! हॅलो! आवाज येतोय का ताई?
हो आला आला आला आता आलं बोललं ते काय चाललंय? नमस्कार काय चाललं झा झाले स्वयंपाकाची तयारी सुरू
हो चहा वगैरे झालं आता स्वयंपाकायच्या तयारी तयारी चालली तुमचं काय चाललंय?
च काय नाही आम्ही पण तेच चाललय आता बत काय म्हणतय असं
बोला ना,
वातावरण तिकडचं आता तर इकडे पावसाचं वातावरण झालंय थोडं पण पाऊस काय पडला नाहीे
न्हाय न्हाय पाऊस इकडं पण नाय येत
हा वा नाही म्हणजे असं वाटत होत छान मस्त गार हवा सुट सुटलेली ढग पण आलेले पण काय पाऊस काय पडला नाही.
हा हा हा म्हणतात सोमवार पासून येणार ये पाऊस मंग आता मंग काय माहित ते वरच्याला माहिती पाऊस गरजेचा आहे ना हो आता नाय का पावसामुळ सगळेच त्रस्त झाल्यात
आणि पाणी पण कमी व्हायला लागलं नं पाण्याची कपात व्हायला ला गली त्याच्यामुळे ला
टँकर चालू झालेत हो पाणी म्हणजे नाही का हा दोन दोन दिवस म्हणून पाणी वगैरे येत असे अस व्हायला लागलय.
ते आणि आठवडा आठवडा प्यायचं पाणी येत नाही पाच पाच दिवस भरून ठेवाव लागतं पूर्ण
बा सगळं काय स्टोअर करावं लागतं जमा करावं लागतं. तेच ना आता धरणच पण पाणी कमी झालं.
पाऊस नाय का ह्या वर्षी पाऊस कमी ये ना त मागच्या वर्षी पंधरा जून पासूनच पाऊस चालू झाला होता. हूं हूं हूं हूं
मग अजून काय म्हणता काय चाललंय
बाकी ठीकये तुमचं काय चाललंय काय काय आहे तुमच्या तिकडं नाय का म्हणजे पाहण्यासारखं
पाहण्यासारखं इकडे भरपूर ये अ तुमचा आपला आता कुंभमेळा येतोय आमच्याकडे
या वर्षी कुंभमेळा आहे इकडे नाशिकला त्र्यंबकेश्वर वगैरे आहे हे त्याची तयारी चालू ये आता सगळीकडे कुंभमेळ्याची दोन हजार स पुढच्या वर्षी येईल ना सहा महिन्यासाठी सहा महिने त चालू ये तयारी आ तुझा रस्ते वगैरे त्याचे रुंदीकरण वगैरे चालू ये.
तुम्ही जात असाल ना तिथल्या तिथ जवळ हाय म्हणल्यावरती. हा हा
आमच्याकडे येतात ना सगळे बाहेरगावचे वगैरे नातेवाईक वगैरे आहेत ते येतात म्हणजे इथे कस हा देवदर्शन वगैरे नाशिक म्हणजे कसं रामाचीच भूमी ये त्या त्याच्यामुळ सगळे बरेच येतात.
दर्शनासाठी म त्यांच्याबरोबर आम्हाला पण दरवेेळेस जावं लागतं म प्रत्ये प्रत्येका बरोबर चला चला चला
हा हा हा
भयंकर गर्दी असते पण तर इथले राहणारे सहसा जात नाही बाहेरचे जास्त असतात.
कुंभ मेळ्यामध्ये म्हणजे ताई काय काय करतात थोडीशी माहिती सांगा ना मला म्हणजे नाही का
कुंभमेळाच हे बारा वर्षातून एकदा येतं हे आणि शाहीस्थान वगैरे असतं अ संत वगैरे ये तात ना जे ऋषीमुनी वगैरे आहे संत वगैरे त ते शाही स्नान असतात त्र्यंभकेश्वरला असे बारा स्नान काहीतरी असतात बहुतेक मलाही त्याचं एवढं माहिती नाही.
पण असत ते अ त्र्यंबकेश्वर ला एक पहिलं स्नान वगैरे असतं ते मग बाकी सहा महिने आता चालू राहील. म्हणजे ते प्रत्येक वेळेस आणि
त्र्यंबकेश्वर म्हणजे, त्र्यंबकेश्वर म्हणजे तिथे का नदीच संगम वगैरे आहे का?
अ गोदावरी नदीचा उगम आहे तिकडे. बारा ज्योतिर्लिंग पैकी एक आहे ना, त्रंबकेश्वर.
हो हो.
महादेवाच मंदिर आहे. आणि बारा ज तिर्लिंग मधला एक आहे आणि ते ना अ गोदावरी नदीचा उगम होतो.
अच्छा अच्छा.
हा तर मग ती नदी आहे. आमच्या नाशिकला लागलेली आणि राम कुंड पंचवटी वगैरे आहे. तिथे मग स्नान होतं. आता तिथे पण घाट वगैरे आहे. तर खूप म्हणजे आता नवीन बनवायला घेतलेले आहे तिथ ते नवीन म्हणजे मोठे बनवतात ते. मागच्या वर्षी नाही का प्रयागराजला झालं होतं बघा.
हो-हो-हो.
प्रयागराज ला खूप मिळा खूप मोठं तिथे तर भरपूर आईस पईस म्हणजे किती भरपूर जागा होती तिकडे.
ह
नाही इथे कस नाशिकच्या सिटी मध्येच आहे. ना हो स सिटी मध्येच आहे. मग बसेस, रिक्षा वगैरे खूप भ भरपूर गर्दी होती पण इकडे.
हम-हम-हम.
तिकडे काय विशेष त्या साईड ला.
मी ईकडे राहते नाही का शिरोर या साईड ला रांजणगाव गणपती माहितीय का? हा रांजणगाव गणपती तिथे
अ हो.
हा-हा-हा अष्ट विनायकामधून हो. तर ते पण म्हणजे मंदिर वगैरे एकदम छान आहे आणि नाही का का हो महागणपती हो. आणि पुण्या पुणे आणि शिरोरच्या मध्येच तुम्ही आलेत का कधी?
हो रांजणगावला दोन वेळा येऊन गेले. मी दोन वेळा झालाय माझ अष्टविनायक वगैरे आणि पुण्यामध्येच मला वाटत तीन की चार गणपती आहेत ना अष्टविनायक पैकी तीन गणपती आहे वाटत, जे एक
हे गणपतीपुळे तिकडे एक आहे.
नाही गणपतीपुळे मध्ये अष्टविनायकचं नाहीये.
हम-हम-हम
तुमचं बघा ते अ अ शिवनेरीच जे शिव कुठला किल्ला आहे ना तिथे आहे ना.
जुन्नर. ओझर ओझरचा गणपती ओझर, ओझर. हा-हा-हा.
पुण्याजवळच आहे का? महाडच आहे ना महाड वगैरे
हो-हो-हो महड आणि ओझरचा गणपती एक आहे. आणि इथले आहे. आणि हा मो मोरगाव मोरगाव सोपा तिथं पण आहे. हा हा हा मोरगाव सो, हम्म हम्म.
पुण्यातच तीन चार गणपती आहेत म्हणजे अष्टविनायक पैकी चार तिथेच होऊन जातात. पुण्यामध्येच म्हटलं चार होऊन जातात. अष्टविनायक पैकी, बाकी एक इकडे आहे अ अ नाशिक जवळ आपलं मुंबई जवळ एक सुरुवातीला ओझरच लागतो मला वाटतय.
हम हम हम
आणि रायगड जिल्ह्यात दोन आहेत.
सगळ्या गणपतीची ट्रिप होती का बरं एका दिवसात, सगळीकड जाऊन.
नाही एका दिवसात नाही होत दोन दिवस तरी लागतात.
हा हा हा
दोन दिवसात होऊन जाते. अ जवळजवळच आहे कारण पुण्यात चार होतात आणि अ- रायगडमध्ये दोन आहेत येताना तिकडनं दोन करायचे आणि- मला वाटतं एक कुठे पालीला आहे रायगड जिल्ह्यामध्ये पालीला आहे. आणि हु आणि इकडे आहेत आता काय आता ब ती गणप ऑगस्टमध्येध्ये आता श्रावण सुरू झाले सगळे चालून जातील उपवास पूजापाठ सगळे ह
ह हा हा हा
बाकी काय म्हणताय असं, काही नाही. तुमच्याकडे काय असतं स्पेशल तिकडे जेवण वगैरे शिरुळ ला.
ह
स्पेशल काय आहे तिथलं, म्हणजे बघायसाठी वगैरे.
इकडे स्पेशल आता काय आपल्यावरतीच बवण्यावरती असत आणि- बाकीचं काय, नाही का
हम् तुमच्या आवडी निवडी काय म्हणताय तुम्ही काय करताय म्हणजे आवड काय तुम्हाला कशाची हाय
स्वयंपाक बनवायची
हो का अरे वा छान आहे ना ते तर सगळ्यांना सगळ्यांना तृप्त करू शकत ना असं
हॉटेल होतं ना माझ पहिल्यांदा मग मेस वगैरे चालु होती माझी हो हो हुम मग बरच काय बनवायचे हॉटेलमध्ये नाही का बिर्याणी अस आसायची अ संडे च्या दिवशी कि आपणा चिकनची भाजी भाकरी असायची गरम गरम भात वगैरे आणि इतर दिवशी मंग वडा पाव भजीे परत भेळ असायची
हम् हम् तांदळाची भाकरी येते का तुम्हाला तांदळाची
अ हो हो
की ज्वारीची वगैरे टाकतात तिकडे ज्वारी जास्त पिकते ना त्या साईडला तिकडे वगैरे
ज्वारी बाजरी हो हो या
हो ह तांदूळ नाही पिक ते म्हणजे तांदूळ ह्या साईडला मुंबई ठाणे वगैरे रायगड वगैरे साईड ला तांदळाची भाकरी जास्त खातात कोकण साईड वगैरे आणि मला वाटतं नॉनव्हेज सोबत भाकरी छानच लागते ह ह-
हो बाजरीची भाकरी छान लागते ना गरम -गरम चुलीवररची हा -हा. हा -हा तुम्हीं म्हणजे घेता -का नॉनव्हेज खाता का?
मी नाही खात अ ब आमच्या घरामध्ये खातात. बाकीचे, पण मी नाही खात.
अच्छा -अच्छा.
मी बनवून देते कोणाला काय आवडलं वगैरे त बनवून देते म्हणजे माझ्या मुलाला फिश वगैरे खायचं असलं त्याला कधी तर मग त्याला बनवून देते.
हा आम्ही इथे हॉटेलवरती फिश वगैरे पण कुणी जण आमी ना ऑर्डर असायची ना.
हा- हा ऑर्डर प्रमाणे वगैरे बनवून देत अस. आणि तिकडे गोड्या पाण्याचे जास्त मासे असतील ना?
हो गोड्या पाण्याची जास्त असतेत ईकड.
हम्म मसाले वगैरे मग तिकडे म ते त्या साईडला मिरची वगैरे जास्त असते का? म- मिरची नाही.
हा मसाल्यामध्ये असतेत ना मिरची वगैरे. सगळे मसाले असतात नाही का सगळे मसाले हो मस साले इथं कांडप- कांडप नाही का कांडपरून त कुठून आणतो.
पंत
हो -हो धना पावडर, गरम मसाला आणि ते सगळ एका वर्षाच नाही मसाला करून ठेवतो.
हो- हो उन्हाळ्याचे सगळे तेच काम असतात पापड बनवा, मसाले बनवा तयार वर्षभरासाठी तयार करून ठेवा.
हो- हो.
म चांगलंय तुमच्याकडून शिकायला पाहिजे काहीतरी चांगलं एखादा मेनू शिकवा मग आम्हाला
आ हा.
एखादा मेनू शिकवा म्हटलं चांगला तुम्हाला जे छान बनवता येत असेल ते येऊ तुमच्याकडे खायाला
हो या -या नक्की या बरं वाटलं ताई तुमच्याशी बोलून वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. हो, धन्यवाद -धन्यवाद थँक्यू.